हॅलो हॅलो आवाज येतोय. हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो
हा मॅम आवाज येतोय माझा,
हॅलो
हा आवाज यतोय माझा.
हो मग तुम्हाला येत आहे.
तुमचा कमी येतोय मला.
हम्म हम्म
येत आहे आता अ येत आहे का? मॅम आवाज कमी येतो ना
हम्मम् आता येतय
हो येतो आहे.
हम् काय झालं होतं तुमच्या अप ला.
काय म्हणताय.
तुमच्या टास्क कं्प्लीट झाले का.
नाही माझा टास्क आलाच नाही अजून,
हम्म हम् म्हणजे तुम्ही केलं नाही का आधी.
नाही
हम्म हम्
गुगल फॉर्म आताच दो का परवा भरला मग मॅम बोलले होते की येईल म्हणे दोन दिवसात टास्क.
हम्म हम्
पणनाजम् काय करता काय नाही शेतीच,
अं
शेती वगैरे?
हा हा
तुम्ही काय करता?
आम्ही मी कॉलेज करते. आणि माझं बी कॉम झालेलं आहे.
अच्छा!
आणि मी आता डीएड च सध्या कॉलेज करत आहे.
अ
हम् हम
कुठल्या आहेत तुम्ही? वाशिम वाशिम.
हम्म तुम्ही?
आम्ही धुळे जिल्ह्यातला आहे.
हम्म हम् पाऊस वगैरे आहे तिकडे?
नाही इकड तर पाऊस नाही सगळं उनय, तिकडे पडला का? नाहीही पडला नाहीय पण आज आभाळ आले थोडसं असं म्हण पडेल ना इकडे पण एकदम ऊन नाहीये पण
हम् हम
पूर्ण पाऊस पण नाहीये.
हम्म हम् मग तुम्ही शेतात वगैरे मी का एकट्या नाहीय आम्ही म्हणजे माझं आत्ता लग्न झालेलं आहे.
अच्छा! म्हणजे लग्नानंतर शिक्षण करताय का?
हो
अच्छा!
हम्म तर आम्ही तिघ आहोत आणि सासू, सासरे
ह
कार्या अँपला कधीपासून जोडले गेले तुम्ही?
आताच तरी दोन चार दिवस झाले.
टास्क आलेत का तुम्हाला?
हो
हो किती?
हम् एकच माझा हे प पहिलाच आहे.
तुमचा पहिलाच आहे का?
हम्म
अच्छा! मग तुम्ही ग्रुपमधन माझा नंबर काढला का?
हो ते ग्रुपमधूनच भेटतात ना.
हा पण मग मला का नई आला अजून टास्क?
अ तुम्ही ग्रुपमध्ये ऍड झालेले आहात का?
हो
हो का? मग तुम्हाला ते ग्रुपचे सर्व मेसेज दिसत असतील ना?
अ तुम्ही कोणता फोन फ्रेंड चा ग्रुप सांगताय का सत्कर माझा
अ ही म्हणजे कार्य अँपचच आहे ते
ग्रुप का?
हो
कार्या अँपच तर फोन फ्रेंड ग्रुप आहे ना?
प पूर्ण ग्रुपस म्हणजे त्याच्यावर रोजचे ते डेली ज्यांचे प्रॉब्लेम चालू आहेत. ते वगैरे मेसेज येतात.
अच्छा!
तुम्ही तुमच टाकलेलं नाही का मग?
टाकलाय मी तसं म्हणजे प्रोफाईल म्हणजे मी अ फोन पे वगैरे सगळे टाकलंय पण मग टास्कच नाही आला अजून,
हम्म हम् टाइम लागते त्याला माझाही नव्हता लवकर आला.
हा येईल
हम्म हम् तुम्ही शेती करता का मग.
हा म्हणजे घरीच राहतो आम्ही बट घरचे शेती करतात.
ह् मग काय असते मग आता झाली का पेरणी वगैरे,
हो झाली ना आमची कधीच झाली.
हम् हम्
का चा मकी बाकीची कपाशी लावली.
हम्म हम् तुम्ही घरीच असता का?
हो
हम् हम् बाकी म्हग तुमचं एज्युकेशन.
अ माझं आता डिएड चालू आहे.
हम्म हम् मग तुम्ही घरून करता का.
नाही कॉलेज करते मी.
हम्म
पण बाहेरून
हा हा हम तुमचं मराठीत ए कधीड इंग्लिश,
अ इंग्लिश मध्येच,
हम् हम फर्स्ट इयर आहे का सेकंड इयर.
ना म मी आता थर्ड इयर ला आहे.
म्हणजे तुम्ही डी डीएड बीएड करताय ना.
हो
हा हा माझं डडीअड आहे हम्म मग टीटी वगैरे दिलेली आहे का तुम्ही टीटी.
टी टी नाही टी टी नाही दिली मग बीएडला ऍडमिशन म्हणजे बारावीची एक्झाम देतात का.
पण त्याला ह ग्रॅज्युएशन लागते ना बारावीच्या विच्यावर तर होत नाही ते, बी एड करायला. मग तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे का? हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो